हो ना आता काल झाले आम्हाला दोन हजार रुपये.
हाता नाही बा आम्हाला ना लाडक्या बहीण म्हणजे पघारीचे तीन हजार रुपये आले
हो का आम्हाला दोनच चाले एक हजार नंतरज वाटतं नंतर पडेन वाटतं आता.
हा
हवं का?
तुमची वैष्णवी शाळेत गेलती का?
हा गेलती.
आमची नव्हती गेले ब आज
भाई तुमचे काट्टलातल्या जीवाने
मी आता आजची दिवस ठेवलं, त ती म्हणे मला बी नाय जायचं.
करास नाय पोरीचा, मी तर उद्या बसून गाडीव तिला, काम आवरलं नसल, आ किती खाल्लं पाखरांनं? हा मारला, बैलं घरचेच आहेत. मारा म्हणला तेवढं, बैलं
आम्हाला ना नाही पैसे द्या ला किती? दोनशे रुपये दिन बय.
हा
दोनशे रुपय असून
काय पाहिजे होत
कस काय?